डिश.
ऐकू यालय काय रे?
हाय अली कि रे अर फोन कसा काय करत झाला अ रे कॉलेजचच सांगणार होतास.
तेच म्हणते त्यांना आजच नोटीस आल्या म्हणरे.
आज नोटीस आल्या वय प्रोजेक्टच?
व्हय इंडिव्हजुअलली करायच म्हण अस
पहिला ग्रुप पण सांग त्यात नंतर इंडिव्हज्युअल सांगतात.
काय आता त्यांना पण आजच कळले म्हणत आपण काय करू शकत नाही.
आजच करायचय.
आजच करायचं आहे असं काय, ना य कधी पण करून दिला चालतय. पण सरांनी म्हटल्यात त्याच्या मागाला लागा म्हटल्यात पहिला.
हा व्हय?
बर. हो ह ना आणि काय. काय म्हत बघाला पाहिजे आता मऊ झालंय बवच म्हटलं. मला तर काय चालय.
ना आठवड्याहिजे दो आठवड्यायला पाहिजे अस काय सांगल
म्हटले नाहीत करून ठेवा म्हटले मीनी प्रोजेक्ट करा म्हटलेत.
मिनी प्रोजेक्ट करव लावल्यात?
मोठा प्रोजेक्ट काय करू नका म्हटले, सात आठ पेजेस असले बास आहे म्हटली.
म्हणजे पाच क्यावेस सेमच आहे नव?
व्ह यपाच व्या शेमचा
म अवसय मग आपल्याला ग्रुप करायचां आहे का मग?
बहुतेक वय.
मग उद्या येणारेस?
येणार की भाई. तू?
येनारायस ना मी. येणार आहे की माझा काय काम चाललंयस काय? बस की किती पैसे काय नाही.
अजून एक पाऊण तासात.
कसला जातो स ना अभ्यास आहे करतोस काय नाही?
असतील. वेळ मिळाला तर करतोय की.
हम्म हं.
तु?
माझं काय नाही, आपण काय दुकानातच की. मिळालं मिळालं नाही त नाही. हाय रानात.
म ते नव्हं ते होय पडायला सोड पाऊस. ते तिकडं पडायलाय का पाऊस?
होय.
पडायला व्हय, ते स्पायडर पिक्चर रिलीज होणार, होता काय रिलीज झालाय का नाही अजून?
तीस तारखेला होणार आहे रे बहुतेक.
नाही मला काल सांगालता, की एकटा की झालाय म्हणून.
हे काय पेपरात तर काय नाही आली बातमीत. आला असला तर आमच्या गल्लीत हे झालं असतं की पोर ही केली असतीत.
होय पोर गेली असती सोड, अजून व्हाय नाही वाटतं. मग तीस तार होय किती देते गं?
त्यो चौथा कॉल आहे वाटतं ना?
चौथा हाय?
बहुतेक.
मग पहिली सगळी बघितलास पार्ट तुला कळालाच रे. हे पार्ट आन
स्पायडरमॅनचे बघितलंय की.
सगळी बघितलायस?
होय.
भारी हाय ना मग तुला बघाय सोपं जातय की.
हे कटला काय सोपं जात नाही, बघायला लागते म्हणून त्याच्यासाठी ते अ त्याचे चार सीझन आहेत.
ते म्हणजे ती वेब सिरीज आहे ती?
होय, वेबसिरीज आहे ते बघण्यासाठी वेबसिरीज बघायला पाहिजेे ती.
आय आय आय आय, कारण त्यो काय झुर ते स्पायडरमॅनचं त्यांचं की नाही जुना घ्याय पाहिजे होता रे, ते नवीन आहे स्पायडरमॅन.
त्या नवीन स्पायडरमॅनची पिक्चर बघितला नाहीसा तू?
नाही बघाय एवढं, जुन्याचीच बघितले रे दोन तीन पार्ट.
ये हेजा नवीन हाय ह्यो. ह्यो आयरनमॅनचा भाऊ, ये आहे पुतण्या आयरनमॅनचा पुतण्या. पहिल्यापासनं बघ म हेजी. नवे होम म्हणून कुठला तर एक पिक्चर आहे बुवा. त्योच की मन त्योच बारका.
नवे म्हणून तेच ना त्यात एक ढोबळ पोरगं असतंय, ती मुलगी पण सत्या. हा त्यो बैठेला
त्यात जुनी सगळे स्पायडरमॅन येत्यात बघ.
ते न्हाय रे एवढे बघायला.
ते एक आहे बघ आणि एक त्यात दोन्ही स्पडरमॅन पण येत्यात, होय.
ते मग ते बघाय पाहिजे रे मग. सांग जरा तो पिक्चर रिलीज झाला का नाही मला सांग.
जाऊया की आपण थेटरला.
थेटर ला जाऊया? नाहीय बाबा बघाय
स्वस्त झाल्यावर जाऊया रे. लगेच पहिल्या शोला काय भेटणार नाही.
हो आणि काय तिकीट पण स बुक असेल ऑनलाईन अस तिकीटे एखदा.
त्यानंतर डुम्स डे येणार आहे बहुतेक डिसेंबर पर्यंत तवा आणि जायचं.
मग त्याचा पार्ट काय? स्पायडरमॅनचा?
नाही त्यांचा मेल विलन हाय आयरन मॅन व्हिलन आहे त्यात.
आयर्नमॅन?
व्हय.
काय सांगालाइस?
मग काय. त्यात तो आयरनमॅन नाही खर, त्यात डुम्स आहे त्याचा नाव.
हा हां म्हणेहे आयरन मॅन ते मेलेला दाख ल नाही त्यात ते इंड गेममध्ये मेलेलं नाही का त्यो?
हा तेच मेलाय तो दुसऱ्या युनिव्हर्स मधला आयरन मॅन हाय रे.
असा आहे होय?
पण त्यात विलन आहे त्यो.
ते का आता बघा पाहिजे रे, कन्फ्युज होते ते लई.
लय काय काय बघाय पाहिजे त्यात
ते ते सगळ युनिव्हर्सल बघून काढायला पाहिजे त्यावर.
हम्म.
असा आहे. त्यामुळे तर गोल होते र सगळा.
होय.
हता बा यावग शंभर शंभर च एक. मिनी प्रोजेक्ट च?
असं काय म्हंटलं नाही चोड तुम्ही ज्यात इंटर्नशिप करायला तिूनच करायला पाहिजे म्हणून.
तसं काय म्हणा म म्हणजे. टेक्नॉलॉजी व वेब वेब ऍप्लिकेशन पण आपण करू शकतो नव्ह.
हा करू शकतोय
त्यात काय एवढं हे नाही न म्हणजे आपण आता ए आय मदन केलं तर चालतंय. किंवा फ्रंट एड बॅक एंड पण चालतय.
हम्म चालतय सगळं चालतय. फक्त सात ते आठ पैकीच पाहिजेत.
हा टोटल तेवढं पाहिजेचच.
बरोबर पाहिजे म्हणलं पाहिजे म्हणलीत. काय करायलास म आता?
आता काय अजून थांबलोय पाऊस पडायलाय.
वय हे पावसान एक.
आत्ता अभ्या आलाय.
हम्म हम्म, पाऊस एक काय वेगळेच चालू झाले काल एवढं ऊन होतं आणि आज पाऊस पडायला.
नेट नेट होय तेच की. बघ आता मिनी प्रोजेक्ट करायचा आहे. उद्या बघतो रे काय तरी बघतो हर्षा हर्षा हर्षा. हा. तु भा काते म पाहतोय बाळा थांब की जरा. कुठला आहे काम बघ कि दि हॅलो. अय्या अभ्या पण आलाय रे तो म्हणायला कोणा संग बोलायलास काय बोलायलायस?
असा आहे काय, काय करायलाय त्यो?
काय नाही आता आरय बोललाय तिथं थांबलाय.
मग क्लास वर काय शिकवले आज?
आज व्हय का
हॅलो. हॅलो.
हॅलो बोल की.
आवाजच नई येत, हा बोल की.
अरे तेच की आहे ना कस का हेर ये हेरो या. आयल काय शिकवलीत मग नंतरन. ते कसं हे करायचं काय रन कसं होत कोडुपाट डाउनलोड करायचं. इन्स्टॉल करायचं अस तस
हम्म हम्म.
ते तर सांगितलय. माझा अभिषेक आला नव्हता ते करू शिकती ना. लगेच साडेतीन ला गेली मग रोहित मी आणि हर होतो सगळे.
हम्म हम्म.
एवढ जणच होतो.
हो हो.
बर बर.
मग मिनी प्रोजेक्टच बघ.
बघ तू बघतू ते तू तु तू कुठला करणार आहेस तू करूला आहेस काय?
मी कुस्तीच करायच म्हणाल तो रे.
मग करकी मग सगळं उड सगळं उडकून करकी.
त्याचा इतिहास कढायला पाहिजे, त्याचा इतिहास लिहणार आहे महाभारत. एथ महाभारत रामायण करतो थांब.
तसं कर न का कुठं इचल का रेंज मध्ये काय काय नाही हुडकून काढ. महाभारत
अ होम आव पाच पांडव शंभर कौरव.
असं व्हय.
हा मग कृष्णाच एक वेगळं.
हर्षा याचं करायला म्हणायला शहाण्या.
काय?
अर मी हे शेती शेतीच.
शेतीच?
व्हय.
त्यात हम्म हम्म. मग त्यात तुला एकाद लिवाला पाहिजे पिकाचं एद शेती जगणार
काय करणार पिक वा काय करणार सिजनेबलला कसं करायचं काय करायचं?
हम्म.
असं आहे. आता मी तेच करणार आहे. ते सोपं राहतय होय शेतीचं. आणि कोण पण तिथं क म्हणजे असं कसं शेती कोण पणं कणी घेत नाही रे. टॉपिक स वेब टेक्नॉलॉजी वेबसाईट वर ब शेतीची वेब साईट बनवायची रे त्या थ्रु जा आहे आपण. आणि का कोड पण सगा आपला मिळतय रे. हा आण ते पण व्हायचं कोड पण आपल्याला भेटतोय काय विषय नाही. त्याग काय एढा विषय नई.
हम्म. हे आली की रे आज सकाळीच आली होती.
चेक बी केलास काय चांगली काय आहे नव्ह?
केलोय केलोय चांगले चांगले.
हा. बघ नाही तर नासत एक एकदा फाटलेली ती बॅग घेत रे.
ये नाही चांगले की चांगले.
होय आणि त्याला पॉवर बँक लावायचा आहेय.
आत न होते आत पोएम पॉवर बँक घालायचं आणि वरना. हे लाव ते साईड न चार्जिंग लावेत.
हा म्हणजे पा चार्जिंग लावायचं आणि हे करायचं.
हम्म हम्म.
हॅलो.
बोलकी.
हे चालतेय का भावा तू कामवर जाणार आहेस व्हय?
होय होय जेवाला बसतो जाऊन, जेवाला बसणार आहे जरा.
बस बस जाय बस आणि बस आठवणी ना मला रिप फ्रेश कर आणि मला कॉल कर मग मी तर पहिला मला कॉल कर त्याला कॉल करतो म्हणून.
हम्म चालतय गे.
चालते चालते भावा ठेवू काय जा शिस्त
हा बर बर घरला जा पाऊस.
हे थांबला थांबला जातो उद्या येणारएस काय क्लासला?
येणार आहे की कॉलेजला पण ये उद्या.
कॉलेजला हाय त्या टायमिंगला आहे नव्ह?
व्हय व्हय.
बर बर ठीक आहे चला तया प्रॅक्टिकल कोणचय काय सम
हेच आहे अनिकेत पाटील जरांचा आहे.
त्यांच आहे काय.
होय.
बर बर ठीक आहे भाऊ थँक यू ठीक आहे.
अव्याला तोंडात.